हॅलो. आवाज येतोय माझा.
नाही आवाज येत. हॅलो. हा आवाज येतोय. येतोय, येतोय.
काय करायलीस?
काय नाही बसलेय.
हा, हा. जेव केलस.
केलं की, तुम्ही.
केलय की.
हा, हा.
काय, चाललंय मग?
काय नाही, निवांत.
हा, हा. काय करतेस?
काय नाही बसलेय.
कितवीला आहेस?
बारावी.
कोणती? सायन्स, आर्टस, कॉमर्स.
सायन्स.
काम करतेस?
काय झालं?
काय करतेस? म्हंटलं.
काय नाही. स
हॅलो.
हॅलो.
सायनस चा अभ्यास. सायन्सचा अभ्यास करतेस का?
करते, करते.
हा, हा. करतेस का नाहीस?
वेळ तुम्हाला. हॅलो
हा जेवण जेवण करतेस का नाही हॅलो
करतय करतय
काय करतयस काय येतय
ह
हॅलो
सगळ येतय सगळ येतय मेनू
मग कोणती रेसिपी सांगणार का?
हॅलो
रेसि
कोणती कोणती सांगू?
काय येतेय ते सांग
तुम्ही रेज मधे या की
हो मी रेंज मधेच आहे.
हा
मिनटं त्याला दोन
हॅलो
हॅलो हॅलो
हा काय झालं?
कोणती तरी रेसिपी सांग कि रेसिपी
रेसिपी वय
हा
कोणती सांगू आता
तुला कोणती येती ती सांग हॅलो
हा बोला की
सांगी
रेसिपी हॅलो
हह हा बोल कि
हम्म ये ये तुला जाऊ दाऊ का शेत
जेवान
हॅलो
हॅलो
हॅलो
अगं रेसिपी सांग की कोणती तरी
रेसिपी सांग की हॅलो हॅलो मग कुठ सुट्टी मध्ये फिरायला गे फिराय फिरायला गेल
गेलतो की कोल्हापूरला रंकाळा हॅलो
हा
या या रंकाळ्यावर गेलते.
हा, हा, हा
काय झालं काय झालं रेंज नाही आहे तुम्हाला
शेतातली कामे काय चालू आहेत का
हो
हॅलो शेतातले कामे
हो, हो कामे चालू आहेत कामे चालू आहेत अ आता भाप कापनी भात च लावाय चालूय
हा, हा पाऊस
पावसाचं वातावरण होतंय पण येत नाही
हा, हा परत
केत जाण्या काय झालं हॅलो
तुमच्याकड हा बेंदर असतोय का तुमच्याकड हा बेंदर असतोय का तुमच्याकडं हा बेंदर असतोय का
हो हाच बेंदूर असतो आमच्याड
काय काय करता मग
अ शंकरपाळ्या शंकरपाळी हॅलो
हा बोला की आवाज येतो मला आवाज येतो मला
कानूलं खर्डूकली शंकरपाळी
हां
गोड चकली
हा
असे करतो आम्ही
हा, हा
हॅलो
काय हॅलो
काय म्हणाला हा हॅलो रेंज नाही आहे तुम्हाला काय झाल
ऐकू येत ते तुम्ही म पुन्हा ऐकू येत तुमचं
मला तुमचं ऐकू येत नाही क्लिअर पोळे पण करतो की करतो, करतो
हा, हा मग काय चाललंय आणि
काय नाही निवांत
हां ती रेसिपी येत नाही का तुम्हाला
येतेे की
काय येतंय काय येतं
इडली.
हा सांग ना रिसिपी सांग मग काय काय करायचं. हॅलो हॅलो.
आपल्याला जेवढं तांदूळ पाहिजे आहेत तेवढं घ्यायचं.
हा.
हम्. हिची डाळ घ्यायची अम उडदाची पोहे. भिजत घालायचं आदली दिवशी मिक्सर ला लावायच. आणि मग दुसऱ्या दिवशी संध्याकाळी केलं तरी चालेल.
हा हा हा हा. मग ते इडलीच बॅटर कस घट ठेवायचं का पातळ.
घट पातळ नाही.
हा हा. मग ते आदल्या रात्री करायचं का?
आदल्या रात्री भिजत घालायचं मग सकाळी सकाळी मिक्सरमध्ये ला लावायचं आणि संध्याकाळी केलं तरी चालतंय दुपारी संध्याकाळी
हा हा हा. मग त्याच फक्त इडलीच होतय का आणि बाकीचं काही होतंय.
आपल्या होऊ शकतात की
आप्यामध्ये काय काय घालायचं मग
पोळे हर अ हि जी उडदाची डाळ. आपल्या घरात असतील ते डाळी जरा जरा घातल्या तर चालतात.
ठीक आहे ते किती तास भिजत ठेवायचं.
तु म्हणतासच क रात भिजत घालायचं सकाळी
सकाळी करायचं.
हा.
ओ ओके ओके. काय मग नी
काय नाही निवांत
अभ्यास करतेस का नाईस.
करताय?
कोणतं कोणतं हे सब्जेक्ट आहेत.
मराठी इंग्लिश अ केमिस्ट्री ट्री बायो फिजिकिक्स मॅथॅमिक्स
कोणतं सोप्पं जातय मग
बायो.
हा हा पेपर कसे आहे. पेपर कसे जातात.
जातच बऱ्यापैकी चांगलं.
हा हा.
काय मानी
काय नाही निवांत.
ठीक आहे ठीक. ओके ओके काय नाही निवांत पाऊस नाही ना.
नाही नाही. पाऊस नाही.
आमच्या इकडे पण थोडं वातावरण झालं.
हा हा.